हा आता तेन तुमच होते माझ न्हवते.
काय म काही समजण नाही का नाही.
काही समजाण ते जाऊन जा तुमच तर झाला ना.
हा थोडं थांबून लों पा आहे ना.
हां थोड थांब बोलून पायन.
हा.
हा ते ताई चे माझे पाच पाच कॉल बाकी अजून.
हा दोन झाले असंन.
हा वीस होईन माझे मग मला दहा कॉल शोधण ना. आ तुमचा होत नाही आंटीचा होत नाही म्हणे. आता आणंटी उचलणार नाही माझा कॉल. म्हण त्यांचा नेऊन आता माझा कायलागेल ती.
घेईन ना कोण घ्यायची.
हा मी सांगेन तस पण माझी सांग बोला का.
मग. हो
अजून काय सगू.
केणे र पोहचाल सकाळी ते सवितताही नाही का.
हा हा.
त्यांचं ऑपरेशन झालं मनक्याचं.
म्हणके त्यांच पण काय ना काही काय ना काही चालूच आहे बाई
म ते त्यांलं भेटायला जायचं होत कामामु कुठं जाण झालं
हम् हम्
म त्यांना भेटायला गेलो भेटून आलो त्यांला सकाळी पावसातच गेलो ती म्हणे पाऊस चालू इत बोललो म्हणला काय करायचंय आपल्याला पावसाच त
जायचं नाही यायचं आपल्याला नंतर तरी आपल्याला खूठ टाईम आहे
मल जाऊ वल्याच भेटू न आता कस राात ग
हा आता काय ना
सार जातना आपण नाही गेलो ना मग काय म्हणते मग ते म्हण तेलग अकडोच घतन कोणा चीड येेतन आसनी तोसनी
तेथच नाही राहतो आपण दुसऱ्याकडे दुःखामध्ये गेले ते पण येईन ना
तेच आहेच आता आठ दिवस होऊन गेले कारण कि एकतर पेरनी ते चालू होती
हा
मग पेरणी चालू असल्यामुळ कुठं जमलं
जमलंच नाही
तेच आहे ना
काय करते
मग तेपेरायला त्यांच्या माग जा येईन मग पाऊस नसला का हे काम झालं हो का ते काम ते काम झालं होते नवीन काम नाही करत ना ग रोज नवीन काम येतं
म काय
हम रोज नवीन कामाला कस जोडतो कोणत्या ते समजत नाही
हा
अग काल इतकं बोर झालं सना मी
ते बुगो बी लावू लाव का
गोबी लावायचं तू सांगते गिलकी तोडली सकाळी या
हां
ते काम होत नाही तर ती अजणत त त्यांनी रोप आणलं घरून तशी लांबणीची नऊ बेड म्हणजे एका बेड वर तीन सरायलागात तीन तीन सऱे त्यां ना गड्डे केले मग आम्ही लावले
गड्डे कराव लागतात ग ते ते गोबीला
ते वावरणं रमचलं होतं व्यवस्थित पण वावरतेय असं म्हण असं नव्हतं ना ची गटवाणी मग इतकी दहीन झाली अ संध्याकाळ म्हणजे पाच एक सव्वा पाच स्वस्तः अस रोप संपल होतं आमचं मग ते काय म्ह मी घरजेऊन रोप घेऊन होतो म्हणला तर किती म्हट घरी जायचं रोप उपटाचं आणायचं टाइम जातो ना
हा हा
त इथं उन्हात आमच्या सासऱ्यांनी एक जाय श कथरीची जाईन ते ते तोडेल होत ते सर्व आवरात राडा पडेल आता
हा हा
मग ते लाकडं पात्याच्यात पाणी जाईल पाण्यान उल्लेगच होईल ते इतके जोड इ कि दही झाली ना तिती घंटाकले काही कुणीकडें कार्यावर काही हे कर काही ते कर
काहीतरी काम चालूच म्हणजे
म्हणजे संध्याकाळी घरी जा सुद्धा वाटानी
हम्म हम्म
आणि परवाच्या दिवशी काय झालं. आम्ही वल्लच सोयाबीन टाकेल होतो वरून पाऊस चालून पायाला पेंड लागत होते.
हम्म हम् हम्.
इतक म्हणजे बोर होऊन जातो.
बोर होन जाते ना वरतून वल्लं खाली वल्लं आपण वल्ल
आणि ओललं तर हायेच ये सारखं पायला पेंडायं तर मग पायला गोळे येऊन जात ना अशे मनगटत तेन दुखू राहिले
फटफट करते ते चलाव वाटत नाही ना
असे हाडकन ते तुझ सांगते इतके दुखु राहिले के म्ह ताऱ्या माणसा वाणी
कामच तस आहे बाई शेेतकऱ्याच काय करता.
नाही बाबा शेतकऱ्याच आहे पण आमचं काम चालूच हा अगं आम्हाला जायचं होतं ना एक दाना प्रत्येक जण म्हनतो येवढं ओलेच काय करते ओलेच काय
आमला काय चालूय बाई घरी बसून काय करताय म्हणा बई
अ मानसाला विचारीत वल्याच पोरीला कायरते पो रील काय
नाही आपल्या तिकडे बई लई काम चालूच राहतो आमच्या तिकडे ना माझ मम्मी कडे बाइ पाऊस जर पंधरा दिवस बी पडला आणि वीस दिवस बी पडला कोणीच वावरत जात नाही
आपल्या.
आपल्याकडे काय अस म्हणजे माळव जास्त राहतो ना मग त्यांना जावच लागतो. म्हणजे नाही गेला ते वाढतो ते काही कामच राहतो नाही.
आता काकड्या असो काकड्याला दोन दिवस तोडल्या नाही ती वाढती ना
मग तेच येना माळव जास्त असले मग आपल्या गावात काम चालूचे
काम चालूच राहतं ना
आणि आपल्या गावात त लइ काम ये बाबा आपल्या गावात कामातून सुटकाच नाही.
सुटकाच नाही. त चालूच आहे पाऊस असो उनाळा असो.
अगं ऊन तू पाहिला ना उन्हाळ्यात किती दन चालू होती माझी
हा बाई उनात किती काम केलं तुम्ही
अगं म्हणजे ती घर तुईला आणि जो घरी नव्हती तंबाटे तोडायचं घर च आवरायच बाजार चालू घरीबी शेडचं काम सार काम हंडल कर त्या गावाला जायेल होत्या तवा त्यांची तब्येत बरी नव्हती त
हम्म हम्म.
म्हणजे सारं काम हँडल येकली न करायचं इतकी दनदनहुन
घरी तुमची सासूबाई काही करत नाही का
काही करत नाही त्या
हम्म हम्म फक्तबा साांबळ महेंजे
फक्त असं थोडंं स्वयंपाकच नाही उचल टप्पूचं काम करत्या त्या जास्त
हम्म ये ते हे ते
हा उच्चल टप्पूचं असं बारीक निरीकने असं म्हणणार नाही आता हया हि येकली आपण तिला हिमत मदत करू ती मदत करू
दळण करून घेऊ हे करून घेऊ
दळणच समजलं दळणनी केलं जात समजा दळण गहू फिलटर राहतं ना
हा गहू फिल्टर राहते म्हणजे पोळ्या करून घेऊ बाई भांडे घासून घेऊ
हम् हम्...
काहीतरी करून घेऊ ना त तसच करते हो सासूबाई
दळणं करावच लागत हे दळण करायच सुद्धा आपणच पा...
हा आमच्या घरीतचच होत बाई.... आता मीन का चीन.... तू बघली होती पण तरी पण तस असता बाई घरामध्ये सगळं पावं लागत होत मला... म्हणजे भाजी काय करायची त्यात त्यात पण त्याच काहीच नाही....
मग हे पण तेचच आहे भाजी काय करायची त्याच्यात पण त्यां काही घेन नाही... नाही कशी कशाशीच नाही...
ते घरामध्ये काय आहे आणि काय नाही त्यांना काहीच घेतलं नाही...
काहीच नाही.... भाजी बी काय करायची तो मिक्च करा तुमच्या हिशोबाने अनुजून कस राहतं आमचे माणसं शेती..... काम करते बेट ना ल पतल्या भाज्या लागत.... आमच्या सासऱ्यांना पत्री भाजी लागत होती.... आपल्याला त्या सांगते कोरडी करत म्हणजे त्यानी आपण बोलणे खाणार त्याने खात...
तू ते म्हणतेन मग तुम्हाला समजत....
मग ते पण त्या माणसाल काम करायत्या तुम्हाला नाही समजत का? म्हणजे त्याच्यात पण आपणच चुकीचं ठरतो..
हा आमच्या घरीतच...
न ते सरज....
माया चुरताय बाया......
अवघड बाबा काय? म्हणजे बारीक सारीक सारं काम आपण असवायचं....
आम आमच्या घरी तर असंच आहे.... कोणी आला गेला म्हणजे त्यांना काय करायचं काय नाही.... ते पण नाही त्यांना काहीच घेणार नाही. काहीच देणार नाही.
दोघे असले तरी हवा आता तरी दोघी येत भांडे असते अगं पहिले मी ऐले होते ना भांडे भांड्याल सुद्धा... सकाळी उठल्या कामात..... चाललायच्या मिरच्या तडाला मग इकडे तू त ब काही कर.... तिकड सार धुन नान...
बई आमची बाई बी... च करते मग उठ त आणि टली होटलीच चालल्या जाते त्या.... अकरा वाजता येत त्या अकरा साडे अकरा ते लोक माझ सगळं काम होतं.... माझं इतकं लहान लहान लेकर होत कोणाला गेले.. घ्यायला कोण न होता पाणी येत होता ना.... तर मी तीन तीन चक्र मारत होती घरामध्ये म्हणजे टाकी नळी सोडायची मग म मध्ये जायची.... परत परत बाहेर यायचे आमचं सगळं काम बाहेर आहे ना... भाणे ते बाहेर घासायचंय सगळं बाहेरच आहे.....
ग आमचं म्हणजे स्वयंपाक मध्ये अ स्वयंपाक झाला भांडे धुनं सुद्धा आमच... तुमच्या आणिच आहे ना बाहेर आहे लागतं तू आलीच नाही वाटत आमच्या घराच्याांगडेेले का?
अंग आली मी पण पूर्ण घर नाही....
दोनदा आत आली घे म आता आली घे आता आता एवढं मज... ज्याशी ओळख नव्हती आता ओळख झाली चांगली आपली आता तरी आता आता बोलत होतो का?
हा बोलत होत मी मी अशी म्हणजे कोणा आला? नाही ग बाई नाही बोलत मी सगळ्यांना बोलते मी.... काय सगे बोल बोलण्यास येतं मला ते... अरे बा ऐतका हे करते आता मी जात... ना त्यांना रडू ये ते मोकळी ती ना....
हा....
ते रडत्या त्याला घे इतका हे करते मदारे बाय मला
तुझी आजी होती आजी जास्त जीवातात आजी पाहत असेल ना तुला
हा आजी पाहतो ना आजीचा आजी मामीचा जमत नाही न आ आजी व गिड दातन माज
तुला ते आजीला बॉलायचं अवघड होतं
हा मग मलाय ना दोघां म मी ना फसते नस त्यांनस म दोघं ते आजीई आमची ना वेली राह त्यांचा त्यांचा स्वयक करती म्हणजे चहा पाणी त्यांच त्यांच सगळे प मला मग बघा वाटत नाही ना असं म्हणजे आपल्या घरी इतकं येन त्या
जय चक्र मे त्याला तुखी दित नाही क
आजीबाईचा आणि त्यांच जमत नाही त्यांना त्यांच्याला गिरदवर रोल भांडणे कायवरून काय
हम्म
डोकऊठच का आम्ही
येवढ इचछ तेच ना ग तू म्हणजे मामी लागते का
हा माझी मामी माझी आजी माया आजी
होव
अससाम
अ याव गडू
नाव गोड समस्ये
घरोघर मातीच्या चुली
हा घरोबर तसच आहे
हम्म
कोणा आला पहा आमची सासूबाई लग हालत नाहीडुलत नाही घरामध्ये तरी आपण कितकं करा तरी पण ते आपल्याने दुख
ह ह
ते म्हणत माझा ये दुःखत बाई मला इतकं वेळेस ख उभं राहावं लागतं तिथे असं करावं लागत तरच करावं लागत असं म्हणते म्हणजे आपल्या कामात काहीच नाही ते म्हणते चार चार माणसं काय कामच नाही आमच्या घडे
हा त्यांत आम्ही किती कामं करली
आम्ही किती काम करेल चार माणस आहे म्हणजे आम्ही लेकरू सांभाळू सांभाळू काम केलं तुम्हाला तसं नाही आता काय सांगा आमचे लेखरू कसे तुमचे कसे होते
आमची लेकर तर कॅम्प्युटरचा जमाना आहे
हा
हम्
प माझा इतका लहान लेकरू होता त्याला घ्यायला कोण नव्हता तस स्वयंपाक कर करत होतील
तजपूर
मला त्यांनी सव्वा महिना रा ठेवला फक्त अशीच अ पाऊस चालू होता इतका थंड वातावरण होता तस जाणून घेतलं, माझी सासू ना, म्हणे नाही, राहायच म्हणे,
पाय बर,
हा सव्वा महिन, लगे आज सव्वा महिना झाला मला, कल कला आणलं, त्यांनी.
माझ्या मम्मीने सांगितलं म्हणे, लई थंड वातावरण आहे म्हणे, त्याच्या हात पाळायला वात येत म्हणे, म्हणजे मला, वाद येतो ना,
हा,
तर काय नाही म्हणे, घरामध्ये तर आहे म्हणे आमच्या घरीत तर तर, काय, काय काम आहे म्हने, पाठवून द्या म्हणे,
काय बर,